हॅलो हो येतो येत नमस्कार हो येतो येत नमस्कार बोला झाला चहा पाणी वगैरे
नाही झालं अजून. आज काय दूध नसल्यामुळे बि नाही नाही. ह रोय तो ए ना आवाज?
हो हो येतो येतोय बोला तुमचा आवाज फोनच फार कमी आहे का ताई?
नाही आहे येतोय तुम्हाला आता?
हो हो येतोय बोला.
हा हा
बाकी मग काय म्हणताय अधिक मासाचं काही सेलिब्रेशन? शन वगैरे
हो हो आहे शुक्रवारी आहे आधिक मासाचं सेलिब्रेशन. ्र त ठेवाचा आहे म्हणजे गेल्या शुक्रवारी होता पण मुलगी आजारी पडली.
हो का वातावरण का?
नाही आम्ही जरा फिरायला गेलो ऑटर पार्कला तर ते मे बी पाण्याने असं काय झालं तर
अच्छा अच्छा हा हा ह अरे म्हणजे ते थंड उ् गरम ते म्हणजे पाण्याच थंड गरम थंड गरम त्याने झालं असे.
नाही ते वॉटर पार्कच थोडं क्लोरीनच पाड्याले कसे आता पाच महि्याचे बाळंतीन महिनताना थोडं तिला हा त्याच्यामध्ये तिला ते तोंडात वगैरे पाणी गेलं असेल ना तर ते तिला ज ताप भरला त्या
हो मग आता ठीकेेत त्या हा आता आमची पण हा आता आमची टीम पण जाऊन छ णे सळी व प् एं केली आ संध्या सहा वाजता ओढून बाहेर काढलं अक्षरशः
हा आमच आमचं तस झालं सकाळी
असेल त म्हणजे प्रत्येक सिच्युएशन म इतक्या वेळ पाण्यात राहिलय तिथे खाण्याचं पण होतं भरपेट मस्ती क त जेवण केला पुन्हा पाण्यात
हो आम्ही पण ह तिथे गत सकाळी गेल्या गेल्या नाश्ता होता म नाश्ता घेतला पाण्यामध्ये नंत तू जेवट पुन्हा संध्याकाळचा नाश्ता सगळं त्याच्यातच असे
ह पण म फरक पडतो ना लहानपण म्हणजे प्रत्येक याच्या मस्ती करतय ते, ते म्हणतात ना लहान पण देगा देवा तशी गत झाली ती.
ठीक होती त्याच्यामुळे तिला त्रास झाला. तिच्या त्या पेशी वाढल्या सांगितलं. मग आम्ही तिला चार - पाच दिवस डॉक्टर केले, मग डायरेक्ट मी शर्माजी कडे घेऊन आले. मग आता- परवा जावई न्यायला येतील. ते हा म परवा म तिला अधिक मासाचा डायरेक्ट- सगळं उरकायचं आणि मग दयायची पाठ-
ह म्हणजे संपण्याच्या आत पण, एक सेलिब्रेशन होऊन जातं ना.
हां म्हणजे त्यांची सुट्टी शुक्रवार- शनिवार आहे, ना म त्याच्यामुळे ते शुक्रवारी च येति-
आज काल म्हणजे त्यांच्या सवडीने, आपल्याला आपले कार्यक्रम ठरवावे लागतात नं जॉब वालांच्या हिशोब-
हा लांब आहे ना इथून आता हा. शंभर दिडशे किलो मीटर याय-
पूर्वी नव्हत ना असं, पूर्वी म्हणजे एवढी महागाई वगैरे नव्हते पूर्वी- ते दिवस ते तुमच्या लहान- पण हे होतं का अस म्हंजे. कुठे जायचं तर अशी अपॉइंटमेंट घेऊन जा, हे असं होत का काही?
काय हे कसलं माहितीच नाही ना, अपॉइंटमेंट म्हणजे काय? काय म्हणजे सांगते मी आता आ माझ ना कसं आहे. माझ्या जीवनावर सगळ्यात जास्त परिणाम झालाय म्हणजे पगडा होतो ना एखाद्याचा- तर माझ्या आजीचा पगडा माझ्यावर जास्त आहे. कारण मी माझ्या आजीकडे लहानाची मो- झाले. तर माझी आजी जेव्हा - सुग्रण तर होतीच. खूप सुग्रण हो- स्वयंपाक वगरे सगळच्यात पण त्याच्यातबरोबर ती. अम्म- म्हणजे त्याला काय म्हण एखादी वस्त जिथे ठेवली तिथच पाहिजे अशी खूप स्वचछ- टाप टिपपणा पडा हे -
शिस्तबद्ध पणा हा हा ह.
मला पूर्ण तिच वळण लागणे. मला तिच्यासारखंच ते राहायला आवडतं. किंवा कामा म् काम चुकारपणा म्हंजे वेळच्यावेळी काम करायच आत्ताची भांडी नंतर घाशी नंतर स- काळी सकाळच्या संध्याकाळी हा- स्वातीला बी - चाल नव मा नाही किंवा आता सकाळी कंटा आला ताट आहे मी दुपारी छाशीन. नाही- कायची भांडी सकाळी घासायची दुपारची भांडे दुपारी असायची रा आणि माझ्या आजीच्या पाशी वैगरे भरपूर होत्या बैल, गुर-ढोर
तुमच्या आजींकडून तुम्हाला हे एक शिस्तबद्धपणा ही खूप मोठी देणगी भेटली आस म्हणाव लागेल ना
ते पण मिळालं पण आसं कुठलंच काम मी तुम्हाला सांगू शकत नाही का मी हे काम केले नाही म्हणजे म्हशीच धार काढले बैलगाडी झुपून बैलगाडी हो, हो मी बैलगाडी झूपायचे आजोबांना गाडी झूपून द्यायचे आजोबा गाडी घेऊन आले का मला म्हणायचे जा पोरी बैलाना म्हणजे डावणीला बांद ते गाडी सोडायची बैल डावणी नीला बांधायचे त्यांना पाणी दाखवायचं ही काम म्हशी शेण काढायचं शेणी त्या बोवऱ्या त्या गोवऱ्या थापायच्या दूध ते असतात तर ते त्याना म्हणजे मला काही त्यावेळेला वाटायचंच नाही सारवण करा, रांगोळी काढा, चुलिवर स्वयंपाक, पाट्यावर वाटपटण हा तर ते त्यावेळेच जे सगळं मी हा काम म्हणजे पोहायला जाणं किंवा काही कुठलंच असं काम नाही का मी नाही केलं कारण आजी तर त्यावेळेची परिस्थिती पण तशीच असायची ना लोकांची
अच्छा म्हणजे आजकाल ही आम्हाला आपल्या आमच्या मुलांना अनुभवाला भेटत तुम्ही म्हणताय गाईचं किंवा म्हशीच दूध काढणं बैलगाडी
मग मी माझ्या मुलीला सांगते तर, ती माझ्या मुलीला खरं वाटत काय तू मग म्हटल जा माझ्या मावश्या सांगतील तुला म्हटलं हा, म्हणते काय मम्मी सांगते जा खरं तिला खरं वाटत नाही. मग आण मग तिला एक वेळेला मी ते अ
माहितच नाही ना?
हा मी झाडावर चढून त्या् अ चिंच हलवायची, आंबे हलवायचे हे त्यांना सांगते मी, तर त्यांना ते काही पटत नाही म्हटल विहिरीमध्ये खाली उतरून आम्ही, नाही तर होय-होय सुखद पण होत पण तेवढा त्रास होता कारण आमच्याकडे एप्रिल मे महिन्यामध्ये पाणी यायचं नाही मा आणि मग आम्ही गावाला गेलो का? पाण्याच्या म ते विहिरीच्या पायऱ्या ऊ उतरून आत मध्ये जायचं, आणि ग्लासा-ग्लासाने पाणी हांड त्यात भरायचं आणि मग तो हंडा गुरुजी असं थोडं तरी खे म्हणजे असं म्हणजे बादलीत बादली खेचायचे आशे वगैरे काटकसरीत सगळं आहे केलं ह्या ह्या आमच्या मुलाने तुम्ही तर म्हणजे माझी बिल्डिंगय, आणि मध्ये रस्ताय आणि रस्त्याच्या पलीकडे चिकनचं दुकानय, त्याला म्हटलं चिकन आण, तो स्कूटी घेऊन जातो अशी परिस्थितीय. हा आपण म्हटलं जा जरा तो स्कू किंवा म्हणजे इतकं मुलांना चालाय यच कस किंवा दऱ्या खोऱ्यातून चालायचं शेतात काम करायचं. म्हटलं आम्ही लावणी केले काम ह्या पोरांना नाही आताच पण माझ्या आयुष्यामध्ये माझ्या आजीने माझ्यावर भरपूर चांगले संस्कार केले. त्याच्यामुळे, माझे जडणघडण इतकी छान झाले की, मला कुठलाही पदार्थ असू दे मी नाही म्हणाने कितीही मेहनत करायची माझी तयारी किंवा
म्हणजे मग हे थोडेफार संस्कार तुमच्या मुलांमध्ये तुम्ही उतरवलेलेच असती ना? ते म्हणतात ना काही म्हणजे तुमच्या मुलींमध्ये असेल पाक कौशल्य असेल किंवा तुमच्यासारखे एखादा तर गुणधर्म असेलच ना? तुमच्यासारखा हा मग एक तर म्हणतो ना पिढी जात वारसा तुम्ही तुमच्या मुलीला दिला तुमच्या मुलगी अजून तिथे म्हणजे पुढच्या येणाऱ्या पिढीला देईल ना? एका नाण्याच आपण म्हणतो की दोन्ही बाजू असतात ना
हा ते आता कसं त्यावेळेचं म्हणजे आपलं शिक्षण वगैरे कोण म्हणजे तसं एवढं तस आत्ताच्या मुलां कसे सकाळचा क्लास, संध्याकाळ क्लास टायपिंगला, कम्प्युटरकचा क्लास त्यांना काही वेळच मिळायचा नाही हा हा बारावी तर ते बिझी पण एक जय म्हणजे ती सहावी ला गेल्या नंतर आमच्या घरामध्ये थोडीशी कंडिशन बेकार होती म्हणजे मी खूप आजारी होते मु सर्जरी झाली होती माझ्यावर त्याच्यामुळं त्यांच्यावर पण ती जबाब दारी आली कारण माझी सासूबाई माझ्याकडे असल्यामुळं आजीला वेळेत जेवण देणं हे हे होतं. त्याच्यामुळे ती अ क्लास अर्धवट सोडून बारा वाजता येणार आजीला जेवण
बापरे म्हणजे दोन दोन हे झाल्या ना म्हणजे तुमची जे तुमचे हे पाकृत रुती आली एक म्हणजे थोडासा वक्तशिरपणा किंवा जबाबदारी घेण्याची वृत्ती पण आली ना ती म्हणजे मुलांमध्ये. काही ना काही येतच ना.
येत हात तिला खूप वेळ झाला आणि ती स्वयंपाक की सुंदर बनवते आता आता जर एखादा आता अ म्हणजे जर जावई कधी आले ना तिला म्हण हा तू बनव हे मम्मी ना कशाला हे कर घरामध्ये सुद्धा दिर वगैरे एवढे खुश ना मला म्हट तुमची मुलगी स्वयंपाक छान करते. तर म्हटलं हो कारण तिच्या ते, ह तिला ह तिला आवड पण तेवढी आहे सगळ्यात महत्वाचा बघा एखादी गोष्ट आपल्या करायची तर आपल्याला आवड लागते. पहिली आवड असते म्हणजे जर एखाद्या म्हणजे असा माणूस आ म तो ना जबाबदारी म्हणजे असं करायचं म्हणून करायचं सांगे ते करायचं तर त्याच्यामध्ये बघा ते ते होत राहते पण आपण मनापासून हा प्रेमानी अगदी आवडीने जर
हो हो हो तो पदार्थ चवदार पण होतो आणि खूप छान पण लागतो असं असे.
हा म्हणजे आता आता दहा मिनिटा माझ्या आईचा फोन आला उद्या येशील काय कारण माझ्या वडील जाऊन आता उद्या काहीतरी बारा वर्ष होतील. तर त्यांची पुण्य तिथी आहे तर मी म्हटलं का तर अग दोन माव श्या येणार आहेत आणि मग त्यांच्या येणारेत मग माझ्या हाताशी कोण आलीस तर होईल मला मदतीला अ स्वय पाक करायला तू ये तर म्हट - ला गं पोरगी आलेली आहे नाहीतर मी आले असते म्हट छोटा आहे तिला म्हट परवा जाणार आहे ते आगं मला माहिती नव्हतं तुझी पोरगी आहे. तिला काय कळलं नव्हतं काय इकडेय ते तिला ते जमलिंग झालं.
पण येत असेल ना एक आई असून आपण एक आप काही वेळेला मी म्हणतो जबाबदारी
हां हां नाय हं नाय ते मी ते अहो हे अगोदर जर प्लॅनिंग असल तर, मी काही तरी केली असते. मुलीला घेऊन आजच वस्तीला तिकडे गेलो असते. अ माझ्या माहेरचं घर खूप मोठ आहे. गावच्या ठिकाणी मा वातावरण छान आणि हिच्या मुळ तस मी काही तरी प्लॅन केले असते ती आता मला सांग का अशे अशे उद्या दोन मावश्या एक हा तर मला प त्या ग उद्या येणार आहे. तर मी म्हटल कशाला बोलवतेय तुला होत नाय त, तुझी आता कंडिशन नाय ते सर्व हां हां. तिला बोलले तूच बोलवायचं नाही तर, ते नाय ऐकत ते स्वतः हून येतात. काग आई असं नाही करायच.
जाऊ दे तुम्ही इकडेच करा अधिक मास हा- हा-हा.
अधिक मासासाठी नाही बोलवलं तिनी. माझ्या वडिलांची उद्या पुण्य तिथी आहे. हा तर ती पुण्य हा म त्या दोन मावश्या दोन मावशा पाठीलागून आईला म्हणतात का ताई तुझ्याकडे येतो पण मग आ आईला एकटीला होत नाय. मग माझी भाऊजय आहे, पण ती नात दुसरीकडे शाळेत आहे ना तर भाऊजय तिकडे असते. सोमवार ते शुक्रवार त्याच्यामुळे आईला म्हटलं तुला होत हा असं तर तिच म्हणण- तू ये मदतीला असं असतं, म्हंजे हा तर म्हटलं त नाही त्यांना सांग आपण नंतर कधी तरी एखाद त्यांना प्रोग्राम कर अस काय ततरी त्यांना- बोलो मावशांना मी एक कळाल पण, आज काय मला बोलू नको आज हा काहीही असलं ना तरी पहिला मेलाय.
हम्म मग काय एक -एक पकडल तर एक- सोडाव लागत, एक सोडल तर दुसरं प
हो ना तेच आहे ना सगळं. हा हा हा ब हो चालेल चला हा चालेल धन्यवाद छान वाटलं तुमच्याशी बोलून.